जेवा लावल आताच, कामावर वेळ होईल. नाही एक वाजत्यातच यायला, रोज काही
हूं हूं!
एक वाजत्यातच येेऊन जेवायला त्यात पाणी, आलत जरा पाणी भरलो.
हुं एवढ्या लेटन पाणी?
लेटनी पाणी ते कू त्यात चालत यायचं, जरा इथं जायचो हो!
हुं हुं कितीला जातय सम
सकाळी दहा ला जाते. झाला जाऊन पुन्हा ऐकलं ऐक. होय मग पुन्हा तीन ला जातोय.
किती तास काम करायच? ते
सा तासच भरत्यात आमचं.
हुं हुं मग किती हजरी असते दिवसाला हम हम किती तास भर म्हणजे हजरी किती पडत त्यामं!
तरी दिवसाला दोनशे पडते की ग म्हणजे पहिल्यांदा शिकून प तर फिक्स आहे नाही श मागण मागण जाते आठ हजार पत्र पेमेंट जाते एकदा शिकले
चला
हम काय घरात दहा वाजूपतूर असतय आणि एकला म्हणजे घरात आणि तीन वाजूपतूर आणि घरात
हम्म हम्म मग आवरून जात का सगळं हम्म हम्म
हायसा बरी?
हाय हाय बरीय. हम् तुझं कसं काय?
माज मन नस्त
हम्म येऊन जा की आता एकदा इकडं
अ
पुन्हा मालिक येऊन जा म्हणलं एकदा
होय येणार आहे आता पुढच्या म्हणजे पुढच्या महिन्यात सुट्टते एक आठ दिवस ता एक चार दिवस पण जायचं म्हणतोय बघूया मग
चालतय कि पावसाळा पण लागतोय
होय पाऊस चालू व्हायच्या आधी एक दिवस चार दिवस जायचं म्हणतोय बघूया मग हम
यायचं ग जरा गणपतीला ते न्यायचं गणपतीला पण इकडे गणपती बघयला छान असत्यात
आ
होय लाय भारी मोठे मोठे गणपती असतात म्हणजे इकडं सगळं बघण्यासारखं असते हो कार्यक्रम पण असत्या आणि मोठ-मोठ आस ते डेकोरेशन तेन सगळं बघण्यासारखं गणपती असतात. नाश करायचा एवढ दांडिया मुलं महिलांच्या स्पर्धा असत्यात
हम् हम म मोठ्याने कार्यक्रम असन
अई आमच्या इथ टिपऱ्या जास्त खेळत्यात दोन्ही मिळून म्हणजे पुरुष महिला मिळून कन्हैया
होय.
टिपऱ्या जास्त खेळतात.
हम हम
हम्म अच्छा हम तनो सनीकडें सोडसं दसरा दिवाळी, दिवाळी पण मोठी त्या नाचत्या आमच्या इकडं भयानक मोठ्यान दिवाळी. दिवाळीला, दसऱ्याला पण मग दसऱ्याला, दिवाळी देवी बसता जठाने देवीला पण म्हण ते टिपऱ्याल, टिपऱ्याच हे मोठ्यांन असतंय राउंड असतात कणी
हो
की मोठ्यान सगळी पूर्ण म ते गल्लीची पूर्ण येऊन खेळतात सगळी.
हो हो म्हणजे गल्ली वाईज खेळतात का ह ह.
एखाद्या चौका-चौकात गणपती असतोय नय.
हा म्हणजे तिथं म्हणजे प्रत्येक गणपतीच्या तिथे खेळतात.
खेळतात हम आमचं छान असत्यात व याचा कार्यक्रम पण कु बाय महिलांच्या संगीत खुरच्या ठेवत्यात. देणारे नणंद बघायला पण मिळतय गं सगळं.
ह ह चालते बघतो तेव्हा सुट्ट्या असतात ते ह तेच तेल मध्ये काय काय?
हेच फेस्टिवल लई मोठं पूर्ण काय बोलूच नको पूर्ण बहेर गावची माणंस येत्यात. मोठे-मोठे पाळणे असत्यात होय पाळण जर एवढं मोठ-मोठं असत्यात पुन्हा हा यात्या भर यात्रा भरल्यासारख असत. ते नवीन नवीन हे लावत्यात. त्यो लय मोठ असतंय आमच्याइकडं.
हम्म सेल तेन असतील की. ह ह म ते कधी असत्यात दिवाळी मध्ये.
हम दिवाळीच वेगळ, गणपतीच वेगळ असते.
म्हणजे प्रत्येक सणाला
हम्म दिवाळीला पण दिवाळीला पाळण ते भरत नाही. म्हणल बाजार भरलेला असत सगळं स्वस्त कपड्यांच ते आणि गणपतीला तर काय बोलूच नकोस. गणपतीला फेस्टिवल लय मो त्यान पूर्ण माझ्या मते पंधरा दिवस तर असते बघ
चांगल हाय की म बघूया तेव्हा जर सुट्या असली तर एक दोन दिवस
हूं दोन दिवस जरी आलीस तरी चालल म्हणजे घरातलं गणपती गेल का नाही मग सगळं बघणार सारखा असतय
हूं हूं ते तुमच्या घरात म्हणजे तुमच्या तिथच भरते का बाहेर लांब जरा
म्हणजे हा आमच्याकड बाहेर म्हणजे इचल करंज आम्ही जरा जसं आता इचलकरंजी आहे प्रत्येक गावगाव वेगळा असतय नी
हा हा वाड्या वाड्या असल्या वाणी म्हणजे असं अ टप्प टप्प छोटे छोटे हे असत हूं हूं
मग आम्ही जरा बायर असं राहतोय नन तेन तेन ब बघण्यासारखा अस ते सोडखरा
हा हूं हूं
तेच एकदा येऊन बघून एकदा बघून जा.
हूं चालतय की
यात्रा मोठ्यांन भरली यात्रे सारखंच असतय आणि आमची यात्रा असते ती जानेवारीच असते. ती वेगळीच असतीया
मग यात्रेला पण ते वेगळच असते का?
हूं यात्रा मात्र आमची इथल्या इथ आमच्या इथं असतिया खर मोठ्यान असते ती पण यात्रा
हा हा
हो गोड असं गोड्याची असते पोलीची असतिया खरं मोठ्यान असत यात्रा
मग तेव्हा पण असं मोठ तेन दुकानं तेन भरतात. हो
चाळीस पण भरत्यात. भेट ते पण फेस्टिवल टाईपच भरतय सगळं.
हम् हम तेव्हा पण म्हणजे असं सेल तेन असतील की म्हणजे स्वस येत नाही.
आ
म्हणजे सेल तेन असतील की तेव्हा पण.
हम यात्रेतच सेल नसतय तुला सेल जर पाहिजे असल तर आता आमच्या इथ मान्सून सेल ह्याच्यातच निघते बग. अ दिवाळी ह्याच्यातन पावसाळ्यातन लई सेल हिकडं सेलच सेल काड त्यात होय.
हो हो
रक्षाबंधन पतल सेल असतोय.
हो हो
आणि एकदा हे झालं की नाही मग. मग तिथन पुढं सेल लागतात ग. मग सणांची खरेदी लोक तेन करतात नई गणपतीतले. मग त्याचे सेल नसतात.
ह ह
असं होतय. खरं तुला म्हणजे दिवाळीत तर एवडच ना मनजे ती जनता बँक भरलेली असतीया. एवढं बाजार मार्केट हरतऱची कपडे तेन रस्त्यावर लावलेली असत्यात. सगळ्या चपलांपसन सेल असतोय दिवाळीला तेन हा सेल सगळीकड तेन म्हणजे काय असल ते तुला थोडं सगळं स्वस्त मध्येच मिळालं. असं असतंय. छान असते.
हम ह
ते कसं आहे वस्त्र नगरिय ग आमची पूर्ण. ते ना कपड्यांचं सगळं इकडं हम्म कपड्यांच तेन सगळं हेिमी लाग ती पेन असं होतंय ना? ते
भारी आहे मी तुमच आम तेवड काय एवढं नसते आमच्या गावात साधं कपड्यांचं पण दुकान नाही आहे ना.
अ आणि तुमच्याकड असं असं दिवाळीत मोठ्यान साजरी करत नाही तेवढी सोड आमच्या ईथ दिवाळीला ते न बघाय त्यादिस एवढं गदगद प्रत्येक दारात लाय लायटिंग अस त्या प्रत्येकाच्या एवढ पूर्ण ब बंगल्याच नाही तर बंगल्यास नाही तर पूर्ण लाइटिंग पूर्ण महिनाभर म्हण जे दिवाळीच्या आधी चार दिवस लावत्यात ते तुळशीचे लग्न झाल्यावरच लायटिंग तेन सगळ काढत्यात आमच्या इथलं हा आणि दिव पहिलं प्रत्येकानं जुनं कोण घालायच नाही प्रत्येकान नवीन खरेदी करायचीच
नवीन सगळं
खरेदी प्रत त्येकाची खरेदी सगळी आ पूर्ण खरेदी नवीन असतीया
हूं हूं
दिवाळी लय मोठ्यानं इकडं भयान हां दिवाळी म्हणजे काय एकदा बघितलीच तर पुन्हा इकड दिवाळीला ये
हो हो हो आणि कुठला सण मोठा अस आणि कोणता सण मोठा असतोय क नाय
हे तर तीन मोठं असत ब दिवाळी दसरा आणि
गौरी गणपती ह् आणि तुमची एक यात्रा
यात्रा एक असत्या जानेवारी महिन्यात येती यात्रा मग का आजूबाजूच्या प्र त्येक भागच्या यात्रा असत्यातच मग त्या आणि चालू असत्यातच
ते तुमच्या गावात सिटी लेवल आहे त्यामुळे तुम्हाला एवढे काय वाटत नसल
हा
हूं हूं
एवढ काय वाटत
ते तुमचीतल सगळं कार्यक्रम हूं म्हणजे जास्त असत ग मोठ्य
होय ते तर हायच कार्यक्रम ते आ बघायला महाप्रसाद तर काय बोलूच नकोस.
सगळ कार्यक्रम तेन सेलिब्रेट असतात.
पूर्ण इचलकरंजीचा महाप्रसाद वेगळा अकरा दिवस
होय रोज प्रसा द असतोय.
होय वय
हम् हम्
सगळं बघण्यासारखं असतय सोड.
हम् ते काय सिटी लेव्हलला ते तुमच्याकडे ते त्या कार्यक्रमचं त्या वेगळ असत्यात. सेलिब्रेशनचं
व तेला आणि महिलांसाठी पण आता नवीन- नवीन घेत करत्यात गं जे महिला असं आणि होम मिनिस्टरचं हा होम मिनिस्टरच कार्य रवमान तुला सांगतो पुन्हा हे संगीत खुर्च्या तेन हे किरकोळ हे कामं असत्या आणि ते झिम्मा-फुगडी चं असत्यात ते वे वेगवेगळं ठेव त्या वेगळ्या म्हणजे प्रत्येक मंडळ तेन ठेवत्या छान ठेवतात.
हम्म हम्म
त्याच्यासाठी हम्म त्याच्यासाठी बायका अस ना आधी आठ दिवस हे पण असते प्रॅक्टिस साठी.
प्रॅक्टिस हम हं
ते डांस तेन बसवत्यात आमच्या इथल्या. वेळ नाही आता आमच्या इथे सगळ्यांना माहतीच झालय नी फिक्स हा कार्यक्रम असत्यात. मग बायका कसं न पुढं गौरी गण त्याच्यावर आधी दोन, तीन महिने कामाला लागलेल्या असत्यात. डांस प्रॅक्टिस झिम्मा- फुगडिचं तेन खेळ ग्रुप-ग्रुप करून गल्लीतनं हे करत्यात नई.
हा हा म्हणे सगळं सेलिब्रेशन तेन म्हणजे करतात. हम् हम् खाल्लय ना भरपूर त्यांच्याकडे. बघण्यासारखं आहे कि म बघते आता मे महिन्यात पुढल्या महिन्यात एक-चार दिवस येवून जातो. गौरी गणपतीत न बघूया दोन दिवस सुट्टी मिळाली तर येऊन जायाच. त
हम्म चालतंय घे.
चालतंय ह तवा मग काय सुट्टी त्याच त्याच एक-दोन दिवस तवा येतो. ओ गाचन
चालतय गेली माणसं चालतंय ठेऊ का? हा ह